हा झालं जेवण.
नाही जेवाय अजून अजून हॉटेल वरतीच आहे.
अच्छा. आमचे झाले जेवणं झाले. नाश्ता पाणी जेवण सगळ झालं आता काम आमाला बसायच आता काल रविवारी होता ना मग ते कार्याचे पैसे आले होते थोडे मंग बाकीचे दोन एक हजार रुपये आले होते. हा मगं केलो. ते मिसेस ला आले होते माझे अजून बाकी हे यायचे. माझी भी टाकली रिक्वेस्ट. मग ते चला म्हणे शॉपिंगला जाऊ मग ते सगडे शॉपिंगला गेले. शॉपिंगला मग ते शॉपिंग म्हटलं की मग सिटी मध्ये मॉलमध्ये गेलं की दिवसच जातो मग
होय
हो का हा..
बरोबर हाय काल पूर्ण दिवस फिरून काढला म्हणा
हा पूर्ण दिवस सकाळी तर मग संडे असला गेल्यावरं उशिरा उठायचा. हो नाश्ता वगैरे जेवण सगळं झालं
हा
की थोडा मूल वगैरे बघून मग निघायच मग दुपारी दोन तीन वाज तीन एक वाजता घरात न म रात्री, रात्री जायचं मग दहा वाजता घरी असं
बर
मग रात्री ते उशीरा आलो तुमची व्हाट्सअप चेक कॉल बघितले पण मग जाऊदे म्हटलं आता ते मग रात्री बघितली मी घरी आल्यावर दहा साडे दहा ला जेवण वगैरे केल्यावर म्हटलं जाव्या आता एवढ्या रात्री नको सकाळी बघू म्हटलं. हम्म
म रात्री फोन केल्यावर मी केला असता फोन मी रात्री कस एक दीड, दीड वाजेपर्यंत असतोय बाहेर मी हॉटेल वर असतोय
हां हां रात्री त रात्री का?
हा दीड पर्यंत हॉटेलवर असतोय एक दीड पर्यंत वाजतंय हॉटेल वरती
अच्छा बंद करता करता तसं गवर्नमेंट रोल प्रमाणे अकराला करायला बंद करावं लागत असेल ना
नाही, नाही अकराला आमचं ऑर्डर बंद करतोय आम्ही पण आतलं सगळं साफसफाई सगळं आवराआवरी सगळं
हा म्हणजे भांडे धुण, टेबल धुणं
सगळं साफसफाई कराला किचन साफ सगळं करायला
हां हां बरोबर हाय
पुढे आणी एक तास दीड तास निघून जातो म्हणजे त्यात आम्ही जेवण करणार सगळ आणी त्या नंतर.
नाही म्हणजे एक दीड तास त्याच्याच चालला जातो म्हणजे बारा साडे बाराहून जात मग जेवण बिवन करता करता सगळा येक होऊन जातो म्हणजे बंद करता करता हा हा
अकरा सव्वा अकराला बंद केलं की सगळं किचन म्हणजे आमच आमच्या जेवाय अर्धा तास लागतोय ओ साडे अरा पावणे बारा वाजत्यात मग किचन साफसफाई करतात मगं पोर ती त्यांसनी वेळ लागतोय त्याचा साठी थांबाय लागतय परत ते भांडी घासत असत्यात मग त्या लेडीज भांडी घासायला
हा हा हा लेडीज पण इतक्या उशीरा थांबतात
हो होय एक वाजेपर्यंत थांबत्यात लेडीज
अच्छा मग त्याना घरी सोडायची व्यवस्था आपण करायची का? अच्छा हा म्हणजे रात्रीचा टाइम म्हणून हा
जबाबदारी आपली आहे ती
हा नाही जबाबदारी आहेच ना एवढ लेडीज म्हटलं की आपल्याला ते सोडणारचं
सगळं आवरल की आमचा मी सोडून त्यांना घरी पूर्ण दारात सोडून येतोय
हा बरोबर हे
प त्यांना कसं बरं वाटत नाही ते त्यांना लोकां थोडं गोष्ट करायचं.
बनवणारे जे म्हणजे चपाती बनवणारे बाया किंवा बाकीचे बनवणारे लोक म त्यांना लवकर सुट्टी होऊन जाते का.
ना ना सगळी सगळयांना ब्रेसलेट बनवत होती. लेडीज न फक्त गगा सगळे भांडे आवरावे लागतं ना सगळे
हा भांडे नाही भांड्यावाले लेडीज आणि चपात्यावाले लेडीज वेगळे असतील ना, अच्छा त्याचचे हा म ते परवडतं म ना थोडं पैसे जास्त घेऊन द्यायचे पगार ना
होय.
पगार जास्त ठेवायचा एकाच माणसाकडून दोघं काम होऊन जाता. कारण की चपात्या झाल्यानंतरच शेवटी शेवटीच भांडे धुणार ना.
साव दिने आलेत ना पहिला
हम्म हम्म.
ते त्याने पहिला साफसफाई करून देत सगळे.
हा.
साफसफाई आवरली सगळी मग अ हे करतात. अ काही शिल्लक थोडीफार भांडी राहात रात्रीची स्टाफची.
हां हां.
ती भांडे आवरून घेता त्यानी.
अच्छा.
आणि त्यानंतर मग काय आणि परत रनिंगच्या भांडी पडत ना थोडीफार-
हा हा.
म्हणजे चालू किचन जे भांडी पडतात ती घासतात. मग ते झालं की भाकरीेला बसतात.
हा हा.
भाकरी करालात भाकरी करून झाली की मग पुढची ऑर्डर आली की मग आणि परत ते चालू. परत काम
अच्छा. कंटिन्यू काम असते त्यांना
हो ना लेडीज ला का काम कंटिन्यू आहे. त्यानी वेळ नसत मग वेटरची ऑर्डर आली त्यावे काम असतय.
हा अकरा नंतर थोडस रिलॅक्स राहत.
होय पण लेडीज नाही.
हम्म.
बाकी आणी.
बाकी काय नाही चाललं आपलं काम ते शनिवार भी ते शनिवारी मी काल संपवणार होतो तुमच्याशी बोलल्यानंतर ते म्हटले तीन वाजता मी तिकडे जातो ते आमच्या सरांचे वडील वारले. तिथं आम्ही गेले तीन वाजता मग मी तिकडे चालला गेलो मग बॅट बी लो होती म फ्लाइट मोड वर टाकत होतो मोबाईल थोड थोडा वेळाने. मग तिथं तिथं सहा वाजून गेले सरांच्या घरी बॉसच्या घरी
नाही मलाण त मी आलो मला पण टाईम नाही भेटला.
हां हां.
जाऊन आलं बाहेर मी शाळत आण्याला गेलेलो त्या आल्यानंतर मग परत का टाईमिंग भेटला नय.
हा नाही मग मीथ सहा वाजेनंतर परत इकडे गेलो स्मशानभूमीत गेलो मग तिथं साडेआठ नऊ होऊन गेले, मग घरी जात जात दहा हुन गेले.
म मग तो दिवस बी गेला, नाही आपले शनिवारीच कॉल होऊन गेले असते,, बाकीचे, हां, हा ते काय लेडीज लेडीज लोकं काय करत माहितीय का आपलं ते आपण त्यांना अप्रोच केला ना ते म्हणत ठीक आहे ठीक आहे मी कॉल करते त्यांच कॉल करून घेता आणि आपलं कॉल उचलत नाही
मी तर अजून पण एक एक एका पण लेडीजसोबत बोला नाही का का मग ते मी नाहीच बोलायला ते होत नाही बरोबर म्हटलं आपलं
हा हा नाही ते चॅप्टर पण मी करता लोक नाही त्याच्या मी तर तो दोन लेडीजशी बोललो होतो, मग म आठ दहा दिवसापूर्वी, त्यांचे कॉल संपले फटफट पण ह्या हप्त्याभरात मी काही कोणाला कॉलच केल्या नाही, फक्त तुमच्याशी बोलण आलं मा नंतर, कारण मी पण म्हटलं, जाऊदे, बऱ्यापैकी माझ बावीस तेवीस कॉल संपून गेले होते. म्हटलं जाऊ दे, सात आठ साठी कुठे करायचं, बघू शनिार रविववार, पण शनिावार रविवार टायमच नाही भटला, अं, शनिवारी तो सगळं ते, मोर्च्या ठिकाणी गेलो, आणि रविवारी मॉलमध्ये गेलो, हां, आणि त्या सात आठच्या होत्या दोघं लेडीज, म्हणजे ठीक ठीक पंन ते एकी सोबत चार कॉल झाले, आणि एकीचे दोन मोबाईल होते, तिच्यासोबत सहा सात कॉल झाले.
अच्छा,
त थोडं हाय, पण ते अनकमफर्टेबल वाटतं आपल्याला. चा एक मुलग हे होता ना, हॉटेलला तुम्हाला म्हटल हो तुम वढेस तो, इथला संभाजीनगरचा. त्याशिब तुमच्यासारखं एकदम प्रँग लिहून गेलं होत. तो, ते आणि आमच्या जळगाव रस्तालाच आहे ना ते, संभाजी जळगाव रस्त्याला, संभाजीनगर ते जळगाव. जळगावच्या रस्ते
हा ह, हम.
हां, आले तर कधी या मने हॉटेलला, म्हणजे लेडीज सोबत जेवढं कनेक्ट नाही होत, तेवढं जेंट सोबत आपण लवकर कनेक्ट होन जात.
ते त्यांचं तनी कनेक्टट होतय, आपला आपलं वेगं वाटतय.
हा, आणि ते कसय, लेडिज लोकांना वाटतय आता, त्यांचं अं, तेंच काम नै हुन गेलं ना, म ते तुम्हारा काय कॉल बि करनार नाही, हो, तुम्हाला म्हणणारी नाही, फक्त त साताऱ्याची पोरगी चांगली होती बिचारी, ती सेकंडवाली, तिने मला तिचे कॉल संप गेल होत तर म्हट माझे कॉल संपले सर, तुम्ही तुमचे कॉल संप पोंग्या म्हन मला चार, मग मी तिला लगातार चार, चार कॉल केले त्या दिवशी.
अच्छा,
चार कॉलमध्ये संपवून टाकलं, माझ म्हजे तिचं माझं जे होतं ते कम्युनिकेशन.
अच्छा, मग माझ काय वतेय , लास्ट. उरलेल आसतील, माझ लास्ट ऊरलाय मुतळ टास्क
हा, लास्ट काय, जोपर्यंत रिसिव्ह करण्यात एते,, तोपर्यंत रिसीव्ह करून घ्या. शक्य तेवढे, कारण कसेय, दोघांना पैसे भेटतात ना.
रीसीवला पन पैसे पडतात?
हा, आता मी तुम्हाला कॉल केले, तो तुमाला बी भेटतील त्याच्यामध्ये, मला पण भेटतील. हा, रिसीव करायचे जास्तित जास्त. मी इक्वली केलेय रिसीव्ह. रिसिव इक्वली केलय मी, हा, रिसिव्ह इक्वली केलय. मग काय काय लो लोकांना काय लोकांना माहिती ना रिसीव्ह केल्यावर पैसे भेटता मग त्यांनी काय केलं रिसिव जास्त केले आणि मग त्यांचे कॉल काय काही सतराात झाले अठरा झाले पण एकशे ऐंशी मिनिटं झाले म्हणून ते बंद करून दिले त्यांनी सर्वि्हस हो. हा. मग ते काही, काही व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतात ना. की आमचे तर एवढेच कॉल झाले, बावीसच झाले. काय काय म्हणत, आमचे तर सत्राच झाले, मग आमचं तर कॉलेच लागत नाही. हो मग त्यांचे कारण त्यांनी री
ह, कुठे अस. अच्छा नाही कसंमा मला माहीत नव्हतं ए.
हा नाही ते मला कसं माहित पडलं आता माझी मेसेज बि कडते ना कार्यवर काम हा त्या त्याच्यावर मला ते लक्षात आलं आणि ते आपण बघितलं ना त इफेक्टिव्ह टाइम असतो. त्याच्यावर तो सगळा खेळ आहे.
अच्छा.
हम्म.
ते माहित नव्हतं मला
आणि आपला तो त्या दिवशी म तु तुम्हाला माझा मला तुमचा आवाज येत नव्हता तो कॉल तर असच बाहेर गेलात. चार मिनिट राखवतय पण ते इफेक्टिव्ह झिरो झिरो दाखतय त्याच्यामध्ये
हो हो.
हम्म.
ममला तर काय अभ्या नाही जास्त काय म विचार.
हा हा. एक मिनिटं चालू ठेवा.
हां हां.
हॅलो.
हा बोला की
हा येतोय नावाच.
आयत.
हा असं आहे म्हटलं सगळं म पण मग नंतर आता म्हटलं. सात पाच क बाकी जाऊ म्हटलं चार पाच लेडीजला टाकून बघ. त्यांनी काही रिस्पॉन् दि म्हटलं आप जेट्स बोलायचो जथ. असले माझे बी काही जास्त कॉल बाकी नाही.
हा.
आता हा तुमच्या ज माझा सव्वीसवा कॉल आहे आता चार कॉल बाकी माझे.
ह तश नाही आहे दे. हर तुचं सेकंड इयर कं्प्लीट झाल ना की संपलाे.
नाही हा मग तेच ना समजा आता माझं सत्तावीस कॉलमध्येध्ये एकशे ऐंशी मिनिटं.
पंधरा कॉल तर प्रॉपर झाले.
हा सतरा कॉल प्रॉपर झाला म्हणजे तुमच संपून जातो विषय हा प माझे कसे मा माझे. पण झिरो झिरो काय काय गेले ना काय काही माझे. वाद झाले ना काही काही रज पण झाले दोन तीन कॉल म्हणजे कॉलर बोलले तरी झाले ऑटो रिजेक्ट मशीन
अच्छा.
तर आपण बोलतो ते ते रेकॉर्ड होत ना ते मशीगेट म्हणजे ते ऑटो ऑटो रिक मध्ये जात.
बर बर.
हमम. तुम्हाला बाकीचे बाकीचे का आहे आले का कार्य
माय काय अजून
म्हणजे फोनफ्रेंड प आपलं फोनफ्रेंड नंतर काहीच नाही आलेलं. अच्छा, मला रेकॉर्डिंग पण आलं होतं. आणि ट्रान्स्क्रिप्शन पण आल होतं थोडं, पण जास्त नाही आलं थोडं थोडंच आलं. म्या बी ते कसंय काम ऑफिस ऑफिसला ऑफिसमध्ये असतो, त्यामुळे जसं टाइम भेटल तसं करायचं थोडं थोडं.
नाही अर बोलायचं नाही म्हणणार त्याचा विषय काय तर असा आहे.
म
त्याच्याविषयी वर बोलायचं नाही असं काही तरी हाय वाटतं.
नाही तसं, तसं काही नियम आहे का? तसं काही नाही, म्हणजे अच्छा, मग तुम्हाला कोण म्हटलंय असं?
म्हणालत मला कोणतरी, की त्या गोष्टी विषयी आता चर्चा करायची नाही.
ह ते काय शेवटी मशीन ए या टेक्नॉलॉजी मध्ये ते मशीन मध्ये रेकॉर्ड होतील या सगळ्या गोष्टी.
काम माहिती काय हाय? बघु आता पुढे काय हाय. काम चालूय?
हा काम चालू आहे. काय तो पोरगा एक होता माया बरोबर. काम कराय तो सोडून गेला, मग आता जरा हाय थोडंस बर्डन आहे, काम पटपट संपावायचे, दुसरं काय आहे. हम्म.
मग काय आणि, तुम्हाला काय मुलगा मुलगी काय, मुलं वगैरे?
हा मुलगा हाय ना एक, हम्म सात वर्षाचा आहे तो.